तू चकर मारण्या तम हॅलो आवाज नाही नाही
त्या प कायच
ड्बा काय चला
हॅलो
हा जिसका राव पाक मथ नाही नाही आहे ना अलाग
हा पाला
हा पातळ भाजीच करायची मेहथीची तेच खाऊ हम्म नला ाळी बघत दाळीविडी कराव लागणार
हां
हा आंघोळ करायची अजून
हा मेंढची भाजी पण करते
हां करा भेंडीची भाजी करा पातळच वाजी करायची
हम्
हा पी काय ते कडा नाही
वरण आहे ना जाते थोडंसं
हा पण ते कोडी भाजी एवढीचच होईल म
ते उरून जाईल ना नाही जास्त उरून ते आवाज नीेत आवाज नाही येत